हा ये तर का
हॅलो
आवाज येऊ लागला का
येऊ रायला येऊ रायला
बोल
हम् झाला का पो बला का पऊस थांबला का चालू ये
हला भलं
थांबला का हम् हम ये शोर शॉप येरी गे ण म्हणजे ते बी न्यायचंय का त्याच्यामध्ये वर बोर असं
बागा इथे असले तरच लिहायच
हा ना
हम
ह आणि बागायत सर एकरी किती मग नऊ क्विंटल घेऊ राहिल्या का किती घेऊ राहिल्या
द्यायच आठ तास टाकून कुठं कापूस होणार एवढा लेट झाला ना
हम् हम्म
त्या कुठं सांगितलं तस तस वा्हाईल आम्ही शेतकऱ्याला विचारलावा ना शेतकऱ्या
ह् आ मुंगायत र
द्या म्हणे तसं नाहीई तसं नाही
हा
हा मी काल पण्या टा की भरून ठेवली पावसयेतिवी रात्री पडंगिनी
कोडून पडून गेली
ते समोर तोशीच्या मुढ द्यावेल होती ती पडून गेली त जव ग चपली!
हम व्यवस्थित न ठेवतायेत.
कच बार माझ्या लोकर नाही रात्रभरत नंतर कायला वाल केला.
झालं तुझं लिहून.
नाहीन बाई लिहायचं काय डेली डायरी पडली सगळी.
हा हा...
अंग
काय लिवा काही कळत नाही मी या काक्षरात लिवा किरी म्हणली या काही सांग
हम, तुम्ही तर दोन दोन पोळी मध्येच लिहिला ना?
काही काही लिहिलं काही काही नाही लिहिलं काही नाही का नट लिहिलं.
हम्म हम्म!
हम्
हम् पाणीणार ग्याणार.
पाणी येणार रे!
हो!
पिला खेळू राहिला बरं त्या सांजा हे लागेल होती ना?
हा त्याला येेत नलत ना गावात दवाखान्या दिवशी ऋतुजा आलेली की इकडं.
हा, हा.
व्हिजिटला. त्या दिशी सकाळी सकाळी त येल होते स्कुटीनेला?
हम्म!
दवाखान्यात मला भेटलेली ती,
हम्म..... हम, हम!
शैलो हॅलो असतील का आता दवाखान्यात.
हम, हम!
आला होय परत.
काय.
हो.
तुमच्याकडे लईच कृपा होऊ राहिली बाई!
हो!
तुमच्याकडे लईच कृपा होऊ राहिली म्हणल पावसाची.
आग लई का. पत्रावळ्या होत्या, उषाजवळ होत्या पाऊस उघडला नाही म्हणून टाकून दिल्या. त्या सुपवा मध्ये मुरलं पाणी जोरदार जाईल. हा हा.
आजून पाय दुखत होते नाय काल बरं झालं गोळी घेतली.
तुम्हाला चांगलं कामाला लावायला पाहिजे यार मग कळलं तुम्हाला.
त्याच्यामुळेच पाय दुखायला लागले म्हणून हात पाय धुवा नुसते. नाही नाही मी घरात बसणं ऐवजी जातच नाय ना कुट मी खाली ते जे लोक गेले का मला वाटायचे मी किती लांब आले.
ह्ह्हहहह ह्ह्हहहह
ह
का हसत होती. काम करायचं बाई माणसाला
लग्न करत बरी लय हात पाय दुखत्यात
हम्म
ते मग फ्लॅट वर जायचं राहत चार वाजता चार वाजता पाऊस येतो
तसच राहत ते.
दिवसभर त्या पोरांला सांभाळायला कोण तरी राहत. त्याला घेऊन जायचं म्हणलं का हा तेच
ह तुमच्या आक्का नाही घरी
वावरात गेलेल्या अक्का
हा, हा,
माझे ब्लाऊज शिवले का?
नाही ना
काऊन
गंज शिवाचे हे पण आता ना पहिले आता एक आवरून घेते ये काम.
देऊन टाकायचं आहे मग काय करू
कोणाचे?
माजे
लईच अर्जंट आसण तर द्या तिकड टाकून-
अं
लईच अर्जंट असल तर द्या तिकडे टाकून नसणं अर्जंट तर राहुदया.
आग तिथ बोलता आलं
पाहणं
अं
कायला आला?
काय माहिती
हम्म ह
झाले
आ
कितीक वेळ झाला?
आजुन चार बाकीये.
कराव लागल थोड्या वेळानी
आम
कराव लागेल थोड्या वेळान
हम् बाई काय चालू ये भाऊ चा काही फोन नाही आला बाई
तू कर येड आणल्यावर कुठं आहे काय तर विचारायचं त्यो
बाईथ उघड आहे का नाही ते पाहाला लागलं पहिले
म्या निस्त विचारल ह का ते हा म्हणलेय ते, तू म्हणले का कॉल करा मला?
अ मंग त्या त्याला म्हणलं मला सांगा म्हणलं त्यांला विचारून
हा का
मग
इग दुकानाात गला अस फोबायल बेट
हा तुम्ही सांगाल माला.
सांगायच काय तू येऊ बाय
एवढे एवढे काय काम झाले.
आधारतल राजझ नग
चालू आहे का ते आधार च्?
हा शनिवारी रविवारी राहत.
तुम्ही त म्हणे ना तर दुसरा बावा करतो कोणी.
मग आता अ तेव्हा बंद होत म यायच मग तो करी आता. आता चिकल झालं ना हा
हम्म हम्म.
चध जावाला सव
हम् बरं झालं. बर आये न भाई पैसे त्या ना खटा खट.
मला द्यायचां होता आदर त देत म राहिला अभ्यार करून करून.
अह हं हं हं हं हम्.
भरपूर असता विद्या तर पण का
किती काय अभ्यास केला आता.
सरसा. टेस्ट पण तिनं दिली मंग मला आटल्या.
हम् बरं.
त गाव घ न ते फक्त महित पाहिजे कशाला काय म्हणत्या.
हम्म हम्म.
मला काही कळत नाही.
हम. माहती असल्यावर बरोबर येत म.
हा काय झालं काय केलं रे याला.
हम्
ते पाऊस प नाही ना आ
शु आली चल उट म.
काय गं बाई काय झालं बाई तुला?
उठून उभा राय ना बेबी.
आरे, याला दे अशु दे थोडा वेळ दे. हुशारतं परत देणार तो. हा म जायचंय आता टेशनला त्याल येऊन नाही द्यायचं ना. लई याड्यावाणी करतोसं थोड्या न येऊनच दे.
त्याच्यात हा उठ उठ उठ.
अहं
ह
दाऊ म्हणतं मापं दिला ग त्याला मग कोणत्या डॉक्टर नेलती?
ईदच बाबुळगावला पठाण डॉक्टर म्हणून ने.
हा हा.
हम्म हम्म. अह अ.
कुठं ठेवलं तू जर शिक दिला असत खेळायला तर काय झालं अस
तूल नाही करायची का? नाही ये मग काय करायचं तुला ह ह नाही करायची सु?
पाणी प्यायचं बस खाली बैस मग खाली बस बस खाली. पोरायचं दुखत असल्यावर लई जीव हे होऊन जातो बाई!
हा!
एक वेळेस आपल्याला दुखणं येयल बरं राहत. धर धर!
आपल्याला नको पोराला नको.
मग कोणाला घालायचं दुखणे?
आपल्याला आल तरी करावच लागत कामं.
आ ते सगळं खरं ये झोप बाई झोप. पण आपण अंगावर काढीत तो, लेकरायल काय अंगावर काढता येतं का काही करता येतं!
हा!
मग. आ ते कोणाला का होईना येणार राहतच दुखणं.
हम्म!
नाही बाई मी तर बाई मी तर म्हणते माय लेकराला नको मला किती आलं तरी चालल. पण त्याला नको!
ते बाळ्या सारखंय तुया सारखं नाही तें.
हम्म! लय बाई लय लगेन तुम्हाला काय सांगु पनीतं तं गुणी होत दुखतं असल्यावर.
शिवड्या पाह शिवड्यासारखं पाहिजे होत पण.
मलय बाई माहं बछड लई ये लय म्हणजे अति लयं बस बस नाय नाय बाई नाय! त्याला लगे दुखन आलंय ना असं मलुल होऊन जातो तो डायरेक्ट.
पाय मग द्याला चालत
हो हो चाल